हॅलो
हॅलो, हॅलो
हॅलो, हो येतोय टीचर मला तुमचा आवाज.
अच्छा हा, चला आपण शी शिक्षकांविषयी थोड बोलूया.
हा, अरे वा खूप छान. आपले ते गुरुच ना.
हा त्यानंतर आपण अ पुस्तक आणि मोबाईल विषयी पण बोलू. तर आधी पुस्तक आणि मोबाईल विषयी बोलूया.
हा चालेल हरकत नाही.
हा
हा हा
कार रे का हसत आहे. सांग ना.
तुला काय सांगू. तू पडून राहा. पडून राहा ना बॅगेतच.
अरे कंटाळा आला इथे पडून. म्हटल तुझ्याशी बोलाव.
अरे अस नाही, मी मस्करी करत होतो.
नाही रे मी एक कंटाळलोय. हल्ली मुले माझ्याकडे पाहत नाहीत.
अरे, सध्या मुलांना माझ वेड लागलय ना.
हो, पण माझ अस्तित्व तुझ्या आधीच आहे.
पण माझ उपयोग तुझ्यापेक्षा जास्त आहे.
पण, मोबाईल घेऊन कोणी डॉक्टर इंजिनियर होत नाही ना.
हो पण माझ्यामुळेच बऱ्याच गोष्टी समजतात.
बरोबर पण तुला बनवायला शिकायला माझाच वापर झाला ना.
हो खरच, तुझ मित्रा.
हा
हम्म
तर त्यानंतर आपण शिक्षकांविषयी बोलूया. चालायला नाही चालायला शिकवतो.
चालवायला, हो बरोबर.
बोलायला नाही तर, बोलून दाखवायला शिकवतो. शिक्षक खायला नाही खाऊ घालायला शिकवतो. हे तर आपली आई पण करते. आणि शिक्षक पण आपल्याला शिकवतात.
हो खरच नक्की. आणि विश्वास मिळ वायला नाही तर, टिकवायला पण शिकवतात. शिक्षक आपल्याला, तेच आपली आई पण शिकवते वडील पण शिकवतात.
हो बरोबर. आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवत आत्मसन्मानाने कस जगायच ते पण आपल्याला शिकवतात.
हो, आणि शिक्षण शिकायला नाही तर शिकवून घ्यायला श शिकवतात शिक्षक आपल्याला. आणि ते घरी पण आईवडील आपल्याकडुन अभ्यास करून घेतात, शिकवतात. प्रत्येक गोष्टीतून त्यांच शिकवण चालूच असत.
हो, काही ना काही कुठल्याही गोष्टीवरतून ते आपल्याला ज्ञान देत असं राहतात.
देतच राहते.
बरोबर म्हणून त्यांना गुरु असं मानले जातात. शिक्षकांना, म्हणुन जीवनात गुरुचं खूप छान आहे.
हो म्हणून म्हणतात ना एक गुरु पाहिजे. तर दुसरे गुरु करतात, वेगवेगळ्या प्रकारचे. तर खरं हा गुरु पाहिजे आपला.
हो खर तर आपले आई वडील आणि आपले शिक्षक हे आपले खरे गुरु असतात.
खरे गुरु असतात.
हो जे आपल्याला चांगले ज्ञान देतात, चांगलं शिकवतात, त्यांना आपण गुरु मानतो.
हो ते तर आहे.
पैसा कमवायला अ शिकवतात. दान करायला शिकवतात.
हो.
ते मिळवायला नाही तर वाटायला पण शिकवतात आपल्याला.
हो ते तर आहे, नाती तोडायला नाही तर जपायला पण शिकवतात.
हो बरोबर आपल्याला नाती कोण आपलं, कोण कोणाशी कसं वागायचं, काय बोलायचं, मोठ्यांशी कसं बोलायचं, हे सगळे आपलं आपल्याला गुरु शिकवतात ना. आपले आई-वडील शिकवतात, आपले शिक्षक शिकवतात.
हो ते तर आहेच खरंच आहे. आणि आधार द्यायला नाही तर, द्या आधार द्याय घ्यायला नाही तर द्यायला शिकवतात.
हो बरोबर आयुष्य फक्त त घालवायला नाही खरंच बरोबर
हो ते तर खरंच आहे. हो जर आयुष्य आपण घालवलं तर ते जीवनाचा अर्थच नाहीये.
हो त्यानंतर मी तुम्हाला हो बरोबर
हम्म हम्म असं तर शिक्षक दिनाच्याच दिवशी सरांना शुभेच्छा नाही द्यायला पाहिजे तर रोज त्यांना मनामध्ये आ तून करायला पाहिजे आज मरा मला सरांनी हे शिकवलं होतं, ते शिकवलं होतं. आठवण कायम राहिली पाहिजे त्यांची आपल्या मनामध्ये
हो आपल्याला गुरुचं महत्त्व कळायला पाहिजे.
कळायला पाहिजे ते आहे हम्म हो
मी तुम्हाला अजून एक छान कविता बोलून दाखवते.
हा नक्की मला आवडेल बोला ना.
सांगाल का कोणी गुरु काय असतो? फुलासारखा कोमल दिसतो. हसत हसत जीवन समजावतो नदीप्रमाणे ने प्रवाही असतो. वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो. आणि सांगेल का कुणी गुरु काय असतो?
नाही ते तर आहेच.
सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो.
हो खरं
अंगी प्रमाणे उद्योगी असतो.
खरंच खू
त्याला देव मानून बन बसतो त्यांच्याच यशात आनंद शोधतो.
खरंच अति उत्तम खूप छान खरंच बरोबर.
अन सांगाल का कोणी गुरु का असतो साधू प्रमाणे निरपेक्ष दिसतो. चंद्राप्रमाणे शीतल भासतो. अनं विचार त्याचा नेक असतो.
असतो खरंच ते तर आहे.
क्ल्या माकल्यांचा आधार असतो.
खरच बरोबर.
आणा सांगाल का कुणी गुरु काय असतो? कर्णाप्रमाणे उदार दिसतो.
हो.
अमृता होऊन ही पवित्र भासतो.
हो.
झाडाप्रमाणे आत्मेयदाता असतो.
खरंच खरंच.
तर सागराप्रमाणे गंभीर
गंभीर दिसतो खरंच बरोबर.
सांगाल का कुणी गुरु काय असतो?
खरंच बरोबर खूप छान कविता तुमची मस्त खूप छान खूप छान खूप छान आणि अ गुरूंचं म्हणजे मला शिक्षकांची पण माझ्या शिक्षकांची आठवण पण आली. माझे शे म्हणजे मला जे शिकवत होते माझे जे गुरु होते ते पण खूप छान असं त्यांचा जीवाचा प म्हणजे खूप हे करून ते पोरांना शिकवायच्या आम्हाला सगळ्यांना शिक कवायचे आणि खूप प्रयत्न करायचे कि तुम्ही अभ्यास करा. हे करा समजून घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जाणार.
हो अभ्यास करून मोठे व्हा काहीतरी बना असं.
खूप छान छान ते तर ते गोष्टी ऐक कायला पण आम्हाला खूप छान वाटायचं म्हणजे त्यांच्या गोष्टीच असे असायच्या कि त्या कायम लक्षात राहायच्या.
मी अजूनही त्यांच्या गोष्टी लक्षात येत खूप छान गोष्टी राजा राणीच्या गोष्टी. हो.
छान छान गोष्टी सांगायचे आदीचे शिक्षक खरंच खूप छान होते. आणि मराठी शाळांचे एकदमच छान आणि अजून पण आहे.
अजून पण आहे मैदानी खेळ पण खेळतांना फक्त पोरांना खेळायला नाय लावायचे स्वतः पण खेळायचे सोबत. शिकवायचे म्हणजे मैदानी खेळ होतो खूप छान आता नाही आता आ ताचे शिक्षक मैदानी खेळ स्वतः शिकवतच नाही. पण तरी पण हा अभ्यासामधून पोरांना वेळ मिळत नाही.
नाही मिळत किती वेळ असतो त्यांना खेळायला वेळ मिळत नाही आता असं झालेलं आहे मुलांच.
शिक्षक शक्यतो लिखाण एवढं देऊन देतात पोरांना की घरी पण. त्यांना लिहायला वेळ नाही शाळेत गेल्यानंतर चालूच पिरेड ला पण लिहित असतात.. तर त्यांना हे थोडं कमी करायला हवं लिखाण.
त्यांचा अभ्यासाचा लोड भरपूर वाढलेला आहे आणि एकदम. त्यांचं वय तरी काहीच नसतंय तरी त्यांना म्हणजे अगदी. अडीच वर्षापासूनच पेरेंट्स मुलांना स्कूलमध्ये टाकतात. त्यांच वय जे खेळण्याचं बागडण्याचं हे सगळं त्यांनी. पालकांनी हिरावून घेतलेलं असतं त्यांचं.
हो ते तर आहेत. पण खरंच लोड करायला पाहिजे पोरांचा म्हणजे अभ्यास द्यायला पाहिजे.. पण तुम्ही तोंडाने बोला आणि मुलांच्या डोक्यामध्ये तो अभ्यास घाला बोलून. पोरांना पण बोलायला लावा बाकी लोड कमी कराय. पाहिजे आणि मैदानी खेळ खूप पाहिजे पोरांना.
हो मैदानी खेळ खरंच खूप आरोग्यासाठी चांगले आहे आणि.
ती पण वाढते ना मग पुरांची तेव्हा कुठे त्यांच लक्षात राहणार.
हो वेळेवर सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे मुलांसोबत. म्हणजे त्यांची अं. ज त्यांचं जे वाढतं वय पण असत ते पण छान निरोगी असत. सगळ त्यांची तब्येत वगैरे सग व्यवस्थित राहते अभ्यासाचा लोड वगैरे. खेळणं नाही काही नाही मग त्याच्यामुळे त्यांना असं. सुस्त सारखं त्यांची बॉडी होऊन जाते.
हो तेच ना हे तर हा. नाही बरोबर आता बघ ना हेच आपण बोललो याच्यावरतीच मला एक. कविता आठवली मग बघ ना. दिले ज्यांनी मला ज्ञान त्या गुरूंना माझा. कोटी कोटी प्रणाम तर तुम्हालाही काही आठवत असेल तुम्ही बोला.
बोला ना तुम्ही अजून बोला.
तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा.
गुरूं माझे कोटी कोटी प्रमा प्रणाम तुमच्यामुळे. जीवनाला मिळाली नवी दिशा.
थोडं पटापट घ्याल.
हा.
लवकर लवकर घ्या म्हटलं.
अच्छा अंधारलेल्या वाटेवररती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तस घडवा. चुकल असता आमचं आम्हा मार्ग नवा दाखवा. असू द्या सदा तुमची अं आमच्यावरती.
खूप छान म्हटलं तुम्ही चालेल हा बाय.